येतोय माझा आवाज हम्म काय चाललंय. काय नाही ग मी पण आता च काम आवरली सगळी माझी आणि बसलीये निवांत
मग तुझा वाढदिवस तू कशी साजरा करतेस.
वाढदिवस माझा आता तर खरं तर याच महिन्यात येणार आहे म्हणजे अस. स्पेशल असं काय स्पेशल अस. असं मी ना एकदा कॉलेजला असतानी माझं खूप अस स्पेशल बडडे केलेला येत म्हणजे कॉलेजच्या टाईम मध्ये आपल्याला अस एक वेगळीच आवड वाटायची ना बड्डे असल्यानंतर कॉलेज किंवा शाळेच्या टाइम मध्ये तुझ
माझ म्हणजे एवढे मोठे स्पेशल काय मी केले नाहीये माझे लहान लहान आठवणी आहेत ते मी तुला सांगते तर अ सकाळी लवकर उठते तेव्हा आणि मोठ त्यांचा आशीर्वाद घेऊन जरा मला वाटतं मंदिरात वगैरे जावं. ते चांगलं वाटतंय त्या दिवशी अस सकारात्मक वाटत एकदम तर असं करते आणि एकदम मोठ वाढदिवस काय मी करत नाही त्यापेक्षा असं मला जरा वाटतं ते थोडे पैसे मी काय तर अनाथ मुलं असतात किंवा अ आश्रम मध्ये जाऊन तिकडे कायतर मी घेऊन. त्यांना द्यावं आणि त्यांचा चेहऱ्याच ते हसू बघून. ते मला खूप आनंद वाटतय.
माझा तर खरं म्हणजे आता तू हे सांगितलंस माझा हा म्हणजे झालेला आहे माझा अनुभव हा. मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा माझ्या मित्र मैत्रिणी होते ना त्यांनी मला असं. सरप्राईज दिला होता म्हणजे एका अनाथ आश्रम मध्ये असंच फिरायला वगैरे गेलो. पण त्यांनी अन्थ आश्रम मध्ये सगळी तयारी केली होती ऑलरेडी बड्डेची माझ्या आणि मग म्हंटलं हे कुठे लोक घेऊन चाललेत. चालेल चाले पुढ नंत मग बघितल्या नंतर म्हणजे मला इतकं छान वाटलं होतं की बापरे म्हणजे मला रडायला झालं होत की माझं बड्डे पहिल्यांदा कुणासोबत तरी होणार आहे कारण माझ्या मनात खूप इच्छा होती की त्यांच्यासोबत बर्थडे सेलिब्रेट केले नव्हते असं मग जेव्हा त्या मुलांनी म्हणजे असं हसू वगैरे पाहिलं आणि ते केक कापताना वगैरे नंतर मुलांनी असं मला छोटे छोटे ग्रिटींग दिले होते बनवून बनवून असे त्यांनी स्वतःनी तयार केले होते की हॅपी बर्थडे वगैरे असं तसजून मी पण ठेवलेले आहेत म्हणजे इतकं छान वाटलं होतं ना मला तेव्हा खूप छान वाटलं होतं.
हो ना असं तर आपण कायमच करतोय जसं म्हणा केक कापू बाहेर फिरायला जातोय ते तर असतेच पण त्याशिवाय वेगळं काय केलेलं त्या वाढदिवसा दिवशी ना तर एक मनात असं प्रसन्नासारखं वाटतें की आपल्यामुळे कोणतरी एवढे जण आज हसत आहेत त्यांना काहीतरी असं गिफ्ट दिलं की. त्यांच्यात चेहऱ्यावरची खु वेगळी असते कारण कस? पण अनुभव आहे की आई वडिलांपेक्षा राम राहिलं की कसं होते कारण मी लहान होते तर माझे वडील वारलेले ना तर त्यामुळे मला त्यांच्यासाठी खूप अस वाईट वाटतय ग त्यांना बघित. तर त्या मुलांना
हो ना तेच ना कारण ते कसे राहतात ते लोक म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना सकाळी लवकर उठणं वगैरे आणि आम्ही त्यांना विचारलं होतं ना तेज तितकं हे सांगत होते की आमला पाच वाजता उठावं लागतं म्हणजे स्वतःचे कपडे वगैरे ध म्हणजे प्रत्येक खूप फरक पडतो ना आपण आपल्या आई वडिलांकडे किती लाडाने वगैरे वाढलेो आहेत. त्या मुलांच्या बाबतीत किती कसं खूप वाईट वाटतं बघितल्यानंतर
हो आणि त्या असं वाटते की असं नको व्हायला त्यांना पण सगळं प्रेम भेटावं हा
हो... मित्र म्हणजे माझ्या मुलाच पण दोन बड्डे आम्ही तिथे केले होते म्हणजे साजरे केले होते ते अनाथश्रम मध्ये कारण असं वाटतं की इकडे तिकडे आपण हॉटेलमध्ये गेलो आपण तिे दहा पंधरा हजार रुपय खर्च वगैरे करण्यापेक्षा त्याच मुलां आपण त्यांचा चेहऱ्यावरचा आनंदित खूप चांगलं असतं
हो थोडे पैसे त्यांना देऊन अस किंवा कुठल्या का गरीब माणसं असतात मंदिराच्या बाहेर बसल्या कि त्यांना काहीतरी घेऊन द्याव अस मला वाटत त्या दृष्टी जरा केले की चांगलं होय
बरोबर तुझ्या मुलीच झाल का बड्डे
हो झाला पहिला बड्डे झाला एप्रिलमध्ये. पण तेव्हा झालं नाही मला जायला तिला मला घेऊन जायच इच्छा होती आश्रम म्मध्ये पण तेव्हा दुसरी काम वगैरे होते तर तेव्हा झालंच नाही माझ आणि माझ पण मागच्या महिन्यात झायलाय बडे तर अस सकाळी लवकर उठले मी सगळ्यांचे पायाबिया पडले मग मी बाहेर गेलतो असच नाश्ता करायला आणि नाश्ता करून आले तर माझे रिलेटिव्ह आहेत त्यांनी सरप्राईज ठेवलेला आणि संध्याकाळी केक वगैरे त्यांनी आणलेला. ते मी कट केलं आणि बाहेर हॉटेलात थोडं जेऊन आलो आम्ही
हम् हम् हमम तेच त्या दिवशी थोडंसं बरं वाटतं माझी बहीण होती म्हणजे माझी बहीण आहे एक छोटी बहीण माझी काकांची मुलगी तिने असे माझे बड्डे खूप असे स्पेशल केले आहेत म्हणजे असं. डेकोरेशन वगैरे करणं म्हणजे नेहमीच ती असं माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायची म्हणजे असं काही. स्पेशल डेकोरेशन करायची म्हणजे इतके छान वाटायचं म्हणजे अजून असं त्या आठवणी आहेत की ते कधीच विसरता येत नाही माझ्या लग्नानंतर पण, ती दोघं जण म्हणजे माझी भाऊ वगैरे माझ्या घरी येऊन त्यांनी मला अस सरप्राईज दिलं होतं. पूर्ण घर सजवलं होतं त्या खूप माझा बडे खूप स्पेशल झालेत तिच्यामुळे मग ती एक गोड आठवण आहे माझ्यासाठी.
हो खरंच आहे माझे पण भाऊ बहीण कस जरा लांब राहतात तर त्यांनी काय येऊ शकत नाही तर त्यांनी असं ऑर्डर करून माझ्यासाठी केक वगैरे पाठवतात बाकी ह हं हं तर ते पण मला खूप आठवते आणि लहान होत तेव्हा तर सांग करायचो मी बड्डे एक दुस एकमेकांच असं फ्रेंड्स वगैे या घरी शाळेतले किंवा कॉलेजमधले मग त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे ठेवायचो डेकोरेशन करायचो आम्ही मिळून अ फुगे बिगे आणून सगळं छान वाटायचं ते
ह्म् पण आपले बड्डे एवढे नाही ग एवढे झाले सेलिब्रेट म्हणजे जे आताच्या मुलांना जेवढे हट्ट करतात तेवढे आपले कुठे हट्ट धरून पुरवतात आपल्या आई बाबांनी केक पण नसेल का आपला आपण कधी जास्त म्हणजे मला तरी नाही आठवत आम्ही काही केक कापला मी लहानपण मी कॉलेजला गेल्यानंतरच केक वगैरे कापलेत
लग्नानंतर थोडे कापले आणि कॉलेजमध्ये एक दोन वेळा असं कट केलं असेल एवढं बडे एवढं नाही करत होत मोठयान आताच्या मुलांच कस आपण करत करतोय जरा चांगल्यापणे आठवणी असू देत म्हणून
आधीच आपणला काय नव्हतं मी आताच्या मुलांना बर्थडेला काय काही गिफ्ट ला पाहिजे असं त्यांना नवीन ड्रेस त्यां त्यांच्या आवडीचाच केक पाहिजे मग तीच थीम पाहिजे त्या केक वरती वगैरे
हा हो ना थीम केक वगैरे पाहिजे माझा पोर्गीचा आता पहिला वाढदिवस होता तर म्हणून जरा पहिला म्हणजे जरा आठवणीतला पाहिजे नंतर पोर मोठी होऊन म्हणतात की आमच्यासाठी तुम्ही काय केलं. तर तिचा फोटोशूट केलता मी आठवणी म्हणून आणि संध्याकाळी आम्ही सगळी पूर्ण फॅमिली वगैरे गेलतो असं हॉटेलमध्ये खायला ते तीकडे खूप एन्जॉय केला गेम्स वगैरे ठेवलेले डान्स केला हो.
बोलवले असतील.
ह म्हणजे नाही थोडेफार जे जवळचे रिलेटिव्ह होते त्यांनाच बोलवलेल फक्त.
अच्छा, आताच पण ना पहिल्या बड्डेला खूप रडतात ग माझ्या मुलाचा पण झाला ना पहिल्या बड्डे इतका रडत होत होता तो पहिल्या बड्डेला.
हो आणि फोटोशूट ती करूनच देत नव्हती माझी पण पोरगी लही रडत होती त्या दिवशी.
हम्म्!
म्हटलं फस्ट आहे म्हणून मग नंतर जरा मोठी झाली की मगं कस स्कूल स्कूल फ्रेंड्स वगैरे बोलून केलेले त्या तरी त्यांनी खुश होतात तेव्हा आता कसं त्यांनी एवढं समजत नाही ना.
हो ना आताच्या मुलांना तर रिटर्न गिफ्ट पण द्यायचं असतं. म्हणजे ते एक वेगळा खर्च असतो. की जे येतील त्याचे माझ्या मित्रांना रिटर्न्स गिफ्ट दे वगैरे असत असं तसं. हॅलो! काय म्हणत तुझा आवाज ग
हम् किती पण केलं कि समाधान नसतंय आता त्यांना मुलांना.
हो ना!
सगळं पाहिजे.
सगळ पाहिजे आताच्या मुलांना रिटर् गिफ्ट ची आता काय नवीनच, शाळेमध्ये पण द्याव लागंत आग रिटर्नस गिफ्ट आताच्या मुलांना. आता आता माझा हो आता माझा मुलगा जात तो ना मग त्याच्या बड्डेला तर रिटर्न गिफ्टस वगैरे घेऊन गेला होता मग सगळ्या मुलांना जेवढ्या असतील तेवढ्या मुलांना रिटर्न गिफ्ट हे ते. पहिल असं काय नव्हतं, पण असं छान वाटत म्हणजे आता बड्डेची
आमच्या वेळी आम्ही फक्त मला लक्षात आहे बड्डे असायचा नवीन ड्रेस घालून जाय सतो शाळेला आणि ते चॉकलेट्स वगैे घेऊन जायचो नुसतं. अ चॉकलेटचा एक पॅकेट हा. झालं काय दुसरं मोठं काही घेऊन जाय छोटे छोटे चॉकलेट्स घेऊन जायचो बास. त्याच्यातच आम्ही खुश व्हायचो आणि सगळेजण.
अख्या वरगात आम्ही पण एक चॉकलेट हे गेहुन गेलो की अख्या वर्गात चॉकलेट वाटलं तरी म्हणजे असं पण सगळ्यांचा आस तेव्हा आपल्याला येवढे हे न्हवती ना की आपल्याला कोणी
हा फक्त हा आणि जी बेस्ट फ्रेंड असायची तिला दोन तीन जास्त आपण एक्स्ट्रा द्यायचो बस.
माझं पण तसच असायचं माझ माझं म्हणजे तिला मी अशी कॅडबरी वगैर द्यायची किंवा डेरीमिल्क तेव्हा आपल्याला डेरीमिल्क डेरीमिल्क म्हणजे किती वाटायचं की बापरे पाचवाली डेरीमिल्क ने पण इतके खुश व्हायचो आपण खूपच. आताची मुल रोज खातायत.
त्यांना आत्ता दुसरे नाव पाहिजे सिल्क पाहिजे नवीन नवीन चॉकलेटस पाहिजेत त्यांना.
तेच म्हणते तेव्हा आपल्याला सिल्क चॉकलेट जरी असली म्हणजे साठ रुपयाची चॉकलेट खायला पण किती मुश्किल असायचं. आताच्या मुलांना सहज मिळतय ग. सगळं त्यांना अस काहीच नाही वाटत म्हणजे आपण सहज बाहेर गेलो तरी आपल्या अशी डे रात म्हणजे आपल्या समजत पण आपल्या मुलांना आपण कि खऊ घ आणि आपलं टाईम मध्ये आपण दहा रुपये मध्ये पण खुश व्हायचो की दहा रुपये पण खूप वाटायचे आपल्याला तेव्हा.
हो खरंच आहे तेच ना. पण वाढ मला वाटत वाढदिवस जरा असलं की जरा काय तर असं सेलिब्रेशन पाहिजे म्हणजे आठवणी राहतात अस तर आपण कुठे जातच नाही वर्षभर तर काय करतच नाही पण त्या दिवशी जरा वेगळं काय झालं तर मनाला चांगलंच वाटतं आपल्याला.
असे गिफ्टस मिळाले. त्या छान छ म्हणजे असं बड्डेच्या दिवशी बड्डेच्या वळेस.
हो मला मागच्या महिन्यातच बर््डे होता तर मला एक रिलेटिव्ह न खूप चांगली पर्स दि तर ती खूप छान नेहमी घेऊन जाते कुठे पण आपल्या पोरीना तर माहित आहे ना काय दागिने म्हणा पर्स द्या का ड्रेस द्या काय पण द्या आपण लगेच खुश होतोय.
मला पण असं मला तर गायतलं वगैरे पेंडंट मिळाल म्हणजे आ मला नाही माझ्या मिस्टरच त्यास त्यांनी मला एर फ्रायर असं गिफ्ट केलं म्हणजे म मी त्यांना सांगितलं होतं क असंच घरात आणू म्हणून त्यांनी मला बड्डेच्या दिवशी एअर फ्रायर दिला होता म्हटलं तर माझ्या बड्डेला तर एर फ्राय म्हे किचनचीच वस्तू काय देते म्हटलं मला उपयोग होईल अशी द्या काही तरी.
हो वेगळ काय तर बरोबर आहे तर माझ पण द लागडनंतरचा पहिला वाढदिवस होता तर मी असं केक वगैरे कट केलता. आणि आम्ही बाहेर गेलतो फिरायला ते पण मला आठवते अजून. आणि मग माझ्या हजबंडने नवऱ्यान मला गिफ्ट दिलत ते मला अजून आठवतयं असं त्यांनी मोठी फ्रेम दिलती आणि त्याच्यात आमचे सगळे फोटोज होते. आं कुठले कुठले फिरायला गेलतो जे ते खूप छान होत सगळे म्हणत मी रूम म- लावलेली ती तुम्ही कुठनं-
अच्छा!
खूप छान
चांगलं मला पण खूप अशे गिफ्ट म्हणजे त्यांना आवड आहे. हम्म मला असं वॉच वगैरे किंवा गळ्यातलं पेंडंट वगैरे असं छान छान मिळालेलं आहे मला लग्नानंतर म्हणजे असं माझ मिस्टर तरी असं बाहेरच घेऊन जातात.
हो हो जास्त करून कसं असं वेळ मिळत नाही ना आणि बाळानंतर तर आपल्याला वेळ मिळत नाही तर असं वाटतं त्या दिवशी तरी आपण जरा बाहेर जरा फिरून येऊया जरा रिलॅ- रिलॅक्स वाट
हों हों लास्ट टाइम तर आम्ही असं फार्म हाऊसला गेलेलो. णजे दोन, तीन बड्डे तर माझे फार्मऊस वरतीच सेलिब्रेट केले त्यांनी जस थोडस निवां- आता वेळ पण भेटतो आणि आपल्याला पण त्यांना वेळ देता येइल.
आणि तिकरे तिकडे कसं डेकोरेशन वगैरे- केलेलं चांगलं असं शांत वाटतयं सगळ असं एक- ट थोडं टाइम पण स्पेंड होतय एकमेकां बरोबर आणि छान वाटतयं.
तेच ना म्हणजे एक तो नि आपला दिवस एक निघून जातो म्ह कारण म्हणजे लहानपणी वगैरे असतना आपण तेवढं असं- अनुभवलेल नसतात म्हणजे बड्डे वगैरे. काय हें ते असं पण आता मोठं झाल्यावरती जरा ते छान वाटत.
हो खरंच चल मग आ- आता काय प्लॅन हाय परत बड्डे आहे ना तुझा आता पुढच्या महिन्यांत. हयाच महिन्यात आहे अच्छा! मग काय प्लॅनिंग?
अजून मी नाही केली आता अजून काय माहित मिस्टर काय करतायेतते आपल्या बड्डेला आपण नाही करत पार तिघे करणार प्लॅन. हुं बघू आता ठीक आहे चल झोपवते मी पण याला. बाळाला झोपवते जरा. हों थँक्यू थँक्यू चल बाय.
चलं ठीकेयं चल बाय.